हॅलो हॅलो
हॅलो
बोल की
काय कराल्याईस?
का नाही बसलोय दारात जरा
से ला लागला ना तू?
व्हय
गोळ्या कशा बनवतात सांग बर?
कुटली गोळी पाहिजेल तुला?
नाही म्हणजे असं बेसिकली गोळा कशा बनवतात?
अ बघ आता बघ जो मी कुठली गोळी बनवायची त्याच्यावर ते असत ते हा अ तर तुला बघ समज आपण पॅरासिटमॉल बनूया
ती कशावर असत्या
अ पॅरासिटमोल मेन तर कणक आंगदुखी हे च्यावरती हम मग आता गोळी बनवायची पहिला म्हणजे तर त्यासाठी लागणार मेन इन्ग्रेडियंट काय आहे? तो मेन ड्रग
हा
तो पॅरासेटमॉल
हा
ते मग किती लागणार एक मास्टर फॉर्म्युला म्हणून असतोय तो एका गोळीसाठी बनवलेला असतोय
हा
अ म्हणजे एका गोळीला किती पॅरासेटमॉल टाकायचं
हा
मग त्याच्याप्रमाण आपण कितीचा किती पण गोळ्या बनवू शकतोय
हा हा
असं असतय मग त्या फॉर्म्युला प्रमाण तेवढा इन्ग्रेडियंट घ्यायचा ह मेन मेन इंग्रीडीयंट आणि त्यानंतर जे एक्सिब्लेंट म्हणलं तुला त्या बरोबर हा बाकीचे इन्ग्रेडियंट टेस्टसाठी वगैरे पण हा कलर्ससाठी मेन
हा
टेस्टच काय नसतं एवढं, गोळीत गोळीत मेन कलर्स मग कलर्ससाठी वगैरे ते घ्यायचं
हम्म
मग आपलं ते कसं ते मिक्स करायचं दोन्ही पण
हा
हा ते मिक्स झालं कि त्याची एक डाय असते म्हणजे डाय म्हणजे ते शेप साठी आपल्याला पाहिजे त्या गोळीचा शेप
हम्म
तस करायचं नाही तर कॉम्प्रेस करायच्या खर ते पण करताना मिक्स करायचं व्यवस्थित
हा
म्हणजे पोर्षन आता तो व्यवस्थित झाला पाहिजे. म्हणजे बघ एका का तू गोळ्या बघितलयस त्यात एक एक गोळीत मध्ये रेश असतेय बघ
होय असते की
हा आणि एक एक गोळीत नसते पण अशा पण बघितलायस काय?
बघितल्यात की, आणि एक गोळ्यावर काय तरी लिहिलेलं पण असतय.
हा ते ते लिहिलेलं असतय ते काय इंग्रेडीयन्स काहीतरी क्वाँटिटी वगैरे असेल
हा एमजी वगैरे ते
हा तेच एमजी म्हणजे काय असतय तो घेतलेला मेन ड्रग आहे. तो किती आहे आता बघ पाचशे एमजी असतय
हा
पाचशे एमजी ची गोळी एमजी म्हणजे मिली ग्राम म्हणजे अर्धा ग्रॅम असतोय फक्त तो एका गोळीत ड्रग असतोय, तो मेन
हा
आता अर्धा ग्रॅम ड्रग ना बास होते तेवढी आपली, अ बर तब्येत ठीक होते तेवढ्यान.
हा
एका वेळी एका गोळीत तेवढ असतय आता समज जी ज्या गोळीवरती लाईन असते कीनी मध्ये
हा
गोळी आपण आर्धी तोडुन खाऊ शकतोय. म्हणजे दोन्ही साईड ला सेम अमाऊंट मध्ये
एक एक सारखी असतेय सगळी गोळी
हा म्हणजे बघ आता लाईन आहे की नाही पाचशे इंचीची गोळी आहे समज आणि त्यामध्ये तिकड आडीशै हा आणि ज्या गोळीला लाईन नसतीया ती गोळी कापुन तोडून खाऊ शकत नाही.
हा हा
असं अस असते.
आणि
अ आणि ती कॉम्प्रेस कशी करतात? म्हणजे एक मशीन असते ते
हा.
त्या मशीनला कॉम्प्रेस करायची, म्हणजे कॉम्प्रेस म्हणजे थोडक्यात ते प्रेस करायचं. म्हण जे तेही घट्ट होते एकदम सगळं.
हा.
ते बनवलेलं असतय ते सगळं.
आणि ते मिक्स कसं करायचं?
अ मिक्स. मिक्स करायला थोडस त्यात लिक्विड घालायचं.
हा.
आणि लिक्विड म्हणजे काय घातलं तर वॉटर किंवा ग्लिशरी दोन. बंपची बात तरी हा. अ ग्लसिरीन लिक्विड आहे टाइपच.
केमिकल वगैरे काय असते नेमकं?
केमिकल म्हणू शकत नाही आपण त्याला.
हा.
एक टाईपच लिक्विडच आहे ते कशा अ जेल सारखं असते र जरा अस.
हा हा.
हम्म. समर आपण साखरेचा पाक बनवते की नाही?
हा म्हणजे ते कशापासन बनते खरं ऍक्च्युली?
अ तो ग्लिशरीन बनलेला असतोय अ ग्लिसोरॉल म्हणून एक असतंय काहीतरी पदार्थ.
हा.
त्याच्यापासून बनवतात ते ब्लिशरीन.
हा.
असं असत ते आणि त्या दोन पैकी एक काहीतरी म्हटलं तेचा कस तयार होते. आपली शेज सारखो. हो बघ हम् कणिक. कणीक असतेस चपातीची. जरा असते. त्यापेक्षा पण मऊ असते.
हा.
मग तश बनवायच आणि ते त्या साच्यातन घालायचं आणि ते कॉम्प्रेस करायचं. आणि त्यानंतर ज जरास ते अ ड्राय करायचं. ते गोळी तयार होत्या आणि जर वर्ण पाजे तर त्याला कोटिंग देतात एक शुगर कोटिंग. म्हणजे एक एक एक एक गोळ्या आहे बघ. हा गोळ्या गोळ्या अस चकचकीत असतात त्या.
हा माहिती की.
पावडर आपल्याला हाताला पावडर लागते.
हा.
जे चकचकीित असत त्याला कोटिंग असते जे नसत त्याला अ पावडर लागत त्याला कोटिंग केलेलं नसते.
हा हा.
दोन टाक मध्ये माहित आहेत त्या
आणि ती जशी रेस असते का नाही? तस आण का का असते म्हणजे मधन आपण तोडून खाऊ शकते वगैरे ते
हम् ति एकच टाईप असते. मधन तोडून खायला ते एक दुकही
ते गोल गोलगोळीला पण असते का ते?
असत असत.
हा हा. मग ते सगळ्याच गोळ्यांना येत नाही का तस?
तशा बनवलेलं नक्की.
काम तस काम होते ते?
हम्म कस असतय.
हा.
जर बघत समज आपल्याला पाचशे एमजीची गरजचं नाही. एवढं वाटत नाही, आपल्याला जास्त. मग ते अर्धाच पाहिजेला आपल्याला अडीचशे पाहिजेलाय.
हा.
मग तेवढंच मग म्हणून, तोडाय साठी बरोबर हा. प प्रपोर्शन ला अडीचशे एमजी होतेयं.
हा.
आणि ज्या गोळ्यात त्या आपण तोडू शकत नाही. किनइ
हा, त्यात काय असते असं?
काय असतं असं नाही. तो इन्ग्र्रीडियंट असतोय किनइ तो इक्वल न दोन्हीकडे रे.
व्यवस्थित मिक्स होत नाही, असा पूर्ण ह्याच्यात.
अ तो झालेला असतोय मिक्स. पण काय असतं, ती गोळी पूर्णच खायची असत्या अर्धी तोडून ठेवऊ शकत, नाही त्यात. क काहीतरी इफेक्ट. होत असेल त्याचा. रिएक्शन होतयं, वाटतं एअर बरोबर वगैरे, तो अर्धी आपण तोडून ठेवली, समज एखादी गोळी
हा.
मग त्याचा एअरमध्येध्ये कॉन्टॅक्ट होतोय. मग रिॲक्शन होऊ शकत, त्या त्याबरोबर काहीतरी इन्ग्रीडियंट असेल त्यात ज्याचा एअरमध्येध्ये कॉन्टॅक्ट होत असेल, म्हणून ती अर्धी तोडाला येत नसेल, असं असेल.
ह आणि जे कॅप्सुल असतात बघ
हा.
त्याच्या आत ते बॉल बॉल असतात. किंवा
हा हा.
ते काय असतयं?
पावडर म्हणजे काय? आपल्या ते रेग्युलर पावडरच असत्या म्हणजे औषधच असते ते.
फक्त ते लिक्विड फॉर्म मध्ये नसते?
हा.
हा. मग आता गोल गोळे असते, त्याला काय म्हणतात टँबलेट? त्यानंतर ते अे आडवी गोळी असतात. त्याला काय म्हणतात? आयताकृती.
आयताकृती?
हा.
नाही बघ ऐक ऐक. ज्या गोळ्या असतात. त्यांना टॅबलेटच म्हणतात. बाकी काय म्हणा? त्यां वेगळे असते ते कॅप्सुल आणि. जे आपण लिक्विड औषध असते, त्याला सिरप म्हणतात.
हा म्ह तीन प्रकारात असते. ना नाही एक एक गोल असतात. एक आडव्या असतात, गोळ्या माहितय ना.
हा माहिती आहे.
आडवे असतात.
हा.
बरोबर आहे. म ते आडव्या आणि गोलमध्येध्ये काय फरक असतो?
अ माहिती होत, रे मला सांगितलेलं. आणि. आटोवर नाही आता परत नंतर कादी सांगतो आटोलाे.
अंदाजे काय अस तुसट नेमका असा.
अ. सांगितलेलं रे मला आता आठवत काहीच आठवत नाही त्याच्याबद्दल.
हा हा.
परत आठवले की सांगतो कॉलेज मध्ये सांगितलेलं ते काय असते ते. असं का बनवतात ते आता लक्षात येईना.
म तिन्ही मध्ये काय फरक असतो तरी.
तीन आणि चौथं असते ते इंजेक्शन असते.
हा.
असं भरपूर फरक पडतोय तिन चार.
चारी चारी ना इंजेक्शन पण.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
वाऱ्याचा आवाज येते का माझ्यातन.
नाही जरा अस ते जास्त नाही.
सांगाला पहिला टॅबलेटचा सांग मग सिरपचा सांग मग.
काय म्हणतस.
चारीचा पण डिफरनस सांग म्हणज रे मला पहिला टॅबलेटचा सांग मग. कॅप्सुल्स असा सिरप आणि म इंजेक्शन आणि सला पण असते ना त्यातच.
हा.
आणि काय असते.
अ टॅब्लेट सिरप.
बरं ऐ का नंतर बोलूया आपण फोन करतो तला.
बर बर चाल.